छान ना आपण कशा आहात? झाले जेवण वगैरे.
हो हो झालंय जेवण वगैरे. तुमचं सांगा तुम हो कामा आवरल्या म आरामच चालू हाय आता. एवढं सुद्धा हो हो ना. मुलांना सुट्टी असली की जरा आराम भेटतो. हम्म तुमचे झाले जेवण वगैरे.
मला कस शनिवारी जरा जास्त वेळ लागतो कामाला कारण माझी क्लिनिंग असती ना घराची पूर्ण डीप क्लीन क्निनींग असते. त्याच्यामुळे जरा वेळ लागतो मला.
हा हा हा कशी करतात डीप क्लिनिंग वर तुम्ही पूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी कसं काम करायला पाहिजे?
सगळ्याला आधी लवकर उठायला पाहिजे भले ही अ ज ज जरी आज तवा म्हणजे अ ऑफिस वगैरे नसले तरी पण लवकर उठण गरजेचे आहे. टाइम देणार असला तर काय ह्यांना सुट्ट्या असतात त्यामुळं फॅमिली टाइम देण्यासाठी माझा शनिवारी सगळी किनिंग करून घ्यायची आणि शनिवारी सगळी स्वच्छता केल्यानंतर मग काय रविवारी फक्त चांगलं-चांगलं करायचं खायचं. म करायचा. त्याच्यामुळे ते वेळ घालते म शनिवारी खूप लवकर उठते.
हम्म्मम.
टॉयलेट म्हणजे संडास बाथरूम घासण स्वच्छ करणं दर शनिवारी कर
म्हणजे शनिवारचच ठरलेलं आहे का ते काम.
माझ दी वस शनिवार साठी त्याच्यासाठीच हाय आणि ते खूप चांगल पण ये वास्तुशास्त्रानुसार. शनिवारी खप छान सळे निगेटिव्हटी वारी जाती संद बाहे वॉशरूम मध्ये मी म्हणजे माझाही बडका म्हणजे आ कुणाला पटत नाही पटत पण मी बाथरूम मध्ये काच्याच्या वाट्या आणल्या आणि बाथरूम मध्ये दर्शनवाारी पाच कापूर पाच लोंग अ खडीपीठ आणि फिटकरीचा तुकडा असे हे चार आहे आपण अ दोन्ही दोन वर्षहि दोन शंभर ठेवते अ त्याच्यामुळे काय हा संडास बाथरूम मध्ये आता अटच निव ना त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं दर अशा निवाारना आपलं शाट करायचं टाकून द्यायच अ टॉन बाथरूम क्न करून परत फ्रेश त्याच्यामध्ये ठेवून्याय परत दुसरी क्वांटिटी घ्यायचीून ठे ठे त्याच्यामध्ये घरात सुख शांती आहे अ काकूड पाच पाच म्हणजे दोन दोन बाथरूमठ मिठाचा एक छोटासा डा खडे मिठाचे खडे असतात त खडे पाच पाच लव म्हणजे एका बाथरूम मध्ये पाच पाथरूम जात
हा हा नाही ती वाटी भरून ठेवावं असं काही नाही ना
असं काही नाही क्वांटिटी तुम्ही मला तशी फक्त क्वांटिटी मी सांगायची ना म्हणजे
लवंग पाच कापूर पाच मीठ त्यास मूडवरर टाकलं समज
मठभरबी गरज नाही दोन चार खडे टाकली तर चालतात खडे आणि एखादा तपडा
हा हा हा हा ह
असं टाकू शकताात तुम्ही म्हणजे ठेवू शकता त्याच्यामध्ये हप्तावर त्याच्यामध्ये राह ना तर एक निगेटिव जास्त आहे संाल बाथरूम मध्ये कि जाणवत नाही असं स बाथरूम ल करून वापर वाईक करून ह्याच्यातच माझा आर् पाऊन तासता सकाळ ते का करायचं नंतर मी आंघोळ करते मी झाडूग हात लावत नाही पाश अंगाने मी जाडून हात नेलाव
हा
मी जेव्हा आंघोळ करन आंघोळ केल्याशिवा मी झाधडूला हात लावत नाही म्हणजे कधी इमजन्सी हा इमर्जन्सी कधी आ की शाळे ट्या एक त्या केसमध्ये ठी पण रेग्युलर माझं रुटीन अंग केल्याशिवा झाडून आहात
हा हा हा हा हा ह चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हटी राहती
कारण झाडू ही घरची लक्ष्मी असते त्याला आही उठल की ह जाणून घेत ह चुकीची गोष्ट आहे
हा हा ह हा
मग आंघोळ करून झाडून काढते मग फर्शा पुसून घेते साईड बाय साईड माझे पती देेव मोठ्या मोठ्या विंडो असतात ना त्या पुसून घेतात पोराच्या टॉफ्या ठेवलेले काच पुसून घेतात
रोजच पुूजतात ते दर शनिवारी
दर्शन वर कारण उंचीला बरं पडतं जाळ्या काढण शनीवारीली
हा हा हा ह
त्यांनी जाळ्या काढल्याची ती गन लगे स्वच्छ करायची पूर्ण डस्टिन करायच म्हणजे फर्निचर आहे तर ते लगेच कसली घेतील च पशात झाला की मंग देवपूजा दिवा घासून घेते वरून खालून मोठे ज करतात. पूर्ण वगैरे बसून द्यायची ते तुमचा अंबे बेडशीटा बदलायच्या बेडवररच्या बेडशिटण शनिवारी मी तुम्हाला टाकते दर शनिवारी ते दर शनिवारी ते पण चेंज करून घेत असते सोफा कव्हर सगळं व्यवस्थित भिजून घ्यायचं आणि मशीनला लावून साईड बाय साईड ते होतं मुलगीला वगैरे डान्स घ्याय शनिवारी देवाची छान पूजा करून घ्यायची जर झालंच जरा ऑफिसला वगैरे जायचं असतं शनिवारी मध्ये व पूजा नाही राहील मग संडेला जाईल पुसून घेते.
हा हा.
आणि त्याच्यानंतर स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे नाश्ता पोरणचा
हो य शनिवारी पण आता काय झालं बऱ्याच शाळांला शनिवारी पण सुट्टी असायची दुसऱ्यां चउथ्या त्याच्यामुळे मुलं पण घरीच असतात शनिवारी.
हो हो.
त्याच्यामुळे ते मुलांना नाश्ता काहीतरी नवीन
हो हो हो ते झाल्यानंतर परत मग कपडे वाडु घालण म्हणा थोड्या वेळ स्वतःसाठी बसायचं मग थोडं सकाळपसून धावपळ झालेली असती म थोडा वेळ बसायचं तेवाचे गाणी वगैरे लावून मग कपडे वाळू घालून मगकाय
हा हा हा हा.
स्वयंपाक झाल्यांत जेवण करून मग अस भांडे घरात मुलं असल्या तर पसार करतातच तोच लावा लागतो.
हो ना हो ना.
म्हणजे खदागडा थोडासा आराम केल्यासारखं करायचं परत सायंकाळी घरं झा आणणं पप्प्याच्या घड्या घालणं संध्याकाळी परत दूध गरम करून मुलांना दूध देण म्हणजे फुल माझा बीज बीजी असतो शेड्युल शनिवारचा तसा तर रोजच असतो म्हणा शनिवारी जरा स्वतःला बस स्पेशल स्पेशल फील होते जास्त काम केल्यानंतर.
हा हा हा हा हा हा.
म छान वाटत मुलाला
हो ना हो ना पॉझिटिव्हटी येती कामाने. आणि मुलांनाही चांगलं असतं आपल्या मुलांनाही जरा
सवय लागते ना त्यांना पण हं त्यांनी बघून श तात पण ना क बाबा आई करतिए तर ना आपण पण केलं पाहिजे बाबा - पोरपण शिकतात ना त्या गोष्टी आपणच जर घर नाही स्वच्छ ठेवले तर मुले कसे ठेवणार.
हो ना हो ना आणि तुम्ही आता एवढं काम केल्यावर स्वयंपाक लाईट करत असताल म्हग ज्या दिवशी. जास्त काम होतं त्या दिवशी- -
नाही नाही नाही जेव मला मी केलंट काही नवीन असेल माझ्याकडकून कधीच नाही तुम्ही थकली मी स्वयंपाक करणार नाही असे कधीच नाही. पोट बारच जेवायला.
मु मुलंही लहान आहेत म्हणल्यावर लागतच आहे, मुलांना पौष्टिक तेवढं.
हो नक्कीच म्हणजे मी ह्यायगळी नाही करत कुठल्याच गोष्टीला. कधी तर होतो, आळस वगैरे पण परशोयत मगचा खूपच आळास करताय नाही मला आमच्या घरी सग ठेवणारी लागतच आहे खायला मा खात कर चालतंय. पोट भर जेवण करा.
हो ना हो ना पोळी भाजी कधी ऐकत नाही.
होवढं सकाळी काम करून परत मी डोसे बनवते. नाशता ही करते. डोसे, बटरीची भाजी, चटणी
हा हा, हा, ह हो ना.
एवढी काही पोरांना मग आता पोरांना महिन्यात एखाद्याेळेस मॅगी आवड - - मग मॅगी करून देणं.
घरचीच मॅगी का बाहेरची मागता तुम्ही मॅगी.
अ कधी घरची आ हा घरची शेवायाची. ते सहसा तर पण कधी कधी पोरांना न असताना त्याची पण सवय असा म्हणून एखाद्या वेळेस.
हो ना. कुठं बाहेर गेलात तर अडचण पडून नये.
अडचण पडू नये पोटाला बी सवय असावी त्या गोष्टीची नाही तर मग बाहेर गेलं - - खा खायला लागलं पण त्याच्यातच बेजार आपण.
हो ना. हो ना.
त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीची सवय का आती नाही आहेे बाहेरच. पण एक प्रमाणात.
हो ना तर बाहेरच चांगलं येत नाही येत. ते कारणे आमच्या इकडे आता दूध पण नाही भेटत व्यवस्थित. त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं घरच दूध आमच्या इकडे पंधरा दिवस. झालं बंद पूर्ण.
त मशी कुठे गेल्या सगळ्या.
म मशीच नाहीयेत आम्ही जिकडे राहतो तिकड म्हशी दिसत नाहीत पण दूध खूप कमी रेटमध्ये भेटत. सगळं केमिकलच दूध आता इतक्या दिवस वाटत होत दूधच ते पण ते कळायला लागले आता जे- - डेडबॉडी टिकवण्यासाठी वापर जात ते र वापरायले ते.
ओके.
आणि ते दूध टिकावं दूध व्हावं कारण पावशेर. दुधामध्ये हे पाच, सहा लिटर गा म्हशीच्या पावशेर दुधामध्ये हे सात, आठ लिटर दूध तयार करतात केमिकल. कालचं. आणि त्याच्यामध्ये ते डेड बॉडीला टिकवण्यासाठी जे औषध वापरतात ते वाप पूरलं जातं त्याच्यामध्ये. डिटर्जंट वापरलं जातं त्याच्यामुळे मग आता ते टी व्ही व इंटरनेटवर बघून आपल्याला माहित झालाय त ते. पंधरा दिवसां आम्ही दूध आणणं बंद केलं उगं ज केमिकलच लेकरांना देण्यापेक्षा न दिलेले बरे.
हम्म हो ना हो ना हो ना डायरेक्ट च पाजी भाजी द्या.
ती भाजी द्या शेंगदाण्याचे लाडू देऊ शकतात तांदूळ पण पेसळ यायला आता मग करणार काय? ण काय द्यावलेकरांदा फूट केमिकलचेच आहेत. काय खाऊन काय नाही काहीच कळत नाहीये.
बाहेरचं
हम्म तुमची ट्रेनिंग छान वाट म्हणजे घरात पॉझिटिव्हटी राहते आम्ही तसच करू आता
नाही केलंच पाहिजे सगळ सगळे सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. हे असं मला वाटतं. उ सकाळीत ना सगळ्या गोष्टी सुचतात तर उशीर झाला ना मग काहीच नाही सुचनार. एकदा लेट झाला ना लेटच मग सगळंच.
हा हा हा हा. नाही लवकर उठून सगळं आज काही शनिवार होता पण पुढच्या शनिवार पाासून अगर उद्यापासूनच करू आम्ही
एकदा एकदा प्रयत्न तर करून बघा कर
हो ना नाही नाही आता उद्यापासून करू ना उद्यापासूनच चालू करू पुढच्या शनिवारी तर शंभर टक्के करूच
हो हो हो चालेल चालेल काय हरकत नाही ओके धन्यवाद